नमस्कार
तुम्हाला सुद्धा नमस्कार तर मग
काय म्हणता काय चाललंय
कांहीं नाहीं. आत्तांचं कामातनं फ्री झालों, तरं म्हंटलं तुम्हांला एकदां कॉल करांवा. तरं मांगचां विषय घेऊ आपणं, बदलते वातावरण.
हो-हो, चालेलं-चालेलं. कायं तुमंच्याकडे पाऊस कसां आहे?
आमच्यांकडे संध्या आतां, पाऊस भरपूर पडतोयं.
अरे वा! छान-छान, आमच्यांकडेही आहे पाऊस. म्हणजे आतां, वाट पाहूं पौर्णिमे पाासूंन, सुरुवांत झालीं पावसांला आणि चांगला पाऊस आहे. शेत तिलां सुरुवांत झालीं चांगली, त्यामुळें सगळें आनंदी आहेतं.
कारणं की यांवेळेस, कारणं की यांवेळेस पावसांला खूपचं जास्तं उशीर झालां.
हो.., त्यांमुळें सगळें चिंतेत होतें.
हो...
पाऊस उशीरा झाल्यामुळे सगळीकडे पाणी कपात, पाणी कमी. म्हणजे जे नगरपालिका वगैरे पाणी सोडत होते, तेही कपात केलं होतं ना पाणी.
बरोबर.
त्यामुळे जरा सगळीकडे चिंताच होती, धरणं आटली होती.
हम्म.. हम्.. हम्.
हम्म, आतां पाऊस पडलांय तरं सगळें सुखांवलेत.
बरोबर आहे आतां, आतां संध्या कांहीं टेन्शन नाहीं पणं असं चाललंय की, पुढच्या महिन्यांत सुद्धां पाऊस कमी आहे आणि मंग, त्यांनंतर पुन्हां त्यांच्या पुढच्या महीन्यांत जास्तं आहे. तरं मंग हो तरं मंग संध्या आतां जे, वातांवरण बदल होतोय. यांचं नक्की तुम्हांला कारणं कायं वाटतंय?
यांचं कारणं म्हणजे आतां, सगंळीकडे बांधकामं एवढे वाढलेत. इमांरती, वगैरे. त्यांमुळे, बरेच वृक्षतोड होतें. वृक्ष तोड होतं ते त्यांमानांने, वृक्ष लागवड होतं नाहीं आहे.
हम्..
आणि जंगलं तोडतांयत लोकं, तिथे पणं म्हणजे अं.., हे सुधांरणा किंवा प्रगतीच्या नावांखाली, असं म्हणजे जंगलतोड वगैरें खूंप प्रमाणांत होतें. त्यांचा सुद्धां परिणाम होतोय, वातांवरणांवर खूंप. सगळंच वातांवरण चार जे, आपले तिन्हीं मुख्य ऋंतू आहेत. त्यांमध्ये बदल होतं चाललेलां आहे.
बरोबर, अगदीं बरोबर बोललांत तुम्हीं. अ.. हल्लीं स सगळें जणं वृक्ष तोड तरं करतांत, त्यांच्यात आणि शिवाय नवीन झाडं सुद्धां लावत नाहीत त्यांची भरपाई म्हणूंन, हे एक कारणं अंसू शकतं. आणि.. सेकंडली असां बोलू शंकतो की, अं.. पावसाचं, म्हणजे अ म्हणजे पावसाचं पाणी संध्या कुणी ते साठवून ठेवतं नाहीं, म्हणजे बाकी काही ठिकाणीं कसं, पाऊस कमी असतों तरं मंग ते पाणी साठवून ठेवतांत.
बरोबर.
आणि मंग आपल्यां इथं जे पाणी इतकं पडतं, तरं ते वायांच जातं. अ पुन्हा ते समुद्रातच मिळून जातं तर त्या पावसाचा सामान्य माणसाला काय उपयोग उपयोग होत नाही फक्त शेतकऱ्यालाच होतो तर मग ते पाणी साठ ठवलं तर मग आपल्या जमिनीची पाण्याची लेवल सुद्धा वाढ म ते आणि शिवाय कधी गरज लागली तर पाणी उपयोगाला येऊ शकतात.
अगदी बरोबर.
हम्म.
आणि आता जिथे शहर शहरीकरण मोठ्या मोठ्या प्रमाणात होतय
हम्म.
तिथे वॉटर हार्वेस्टिंग करणं खूप गरजेचं आहे.
बरोबर आहे.
प्रत्येक सोसायटीला जर असं हे केलं की अ सगळ्यांनी जर ठरवलं की वॉटर हार्वेस्टिंग करायचंय तर प्रत्येक क सोसायंटीच्या वर जे पाणी पडले पडणांर आहे ते ज जमिनींत मुरलं तरं जमिनींची धूप पणं थांबेल आणि पाणी जमिनींत भरपूर प्रमाणांत राहिले तर धरणांतलं पणं पाणी आंटणार नाहीं मंग
बरोबर बरोबर
तर वॉटर हार्वेस्टिंग हे अगदीं कंपल्सरीच केलं पाहिजे मी तरं म्हणणें सरकांरनेच कंपल्सरी केलं पाहिजे प्रत्येक सोसांयटीला
बरोबर आहे.
कवा जे घर बांधतील त्यांनी वॉटर हार्वेस्टिंग करायचय. असं नियोजनच केलं पाहिजे.
हम्म.
तर त्यामुळे तसा सरकारने एक नियमच केला पाहिजे.
हम्म हम्म.
झाड लावली पाहिजेत ती झाड लावले जगवली पाहिजेत झाड आणि प्रत्येकाने जी जबाबदारी घेतली पाहिजे आता तुम्ही अ प्रत्येकाने किमान निदान काही झाडं लावली तर त्या झा पाऊस कमी असेल किंवा पाऊस पडणार नाही किंवा पावसानंतर ती झाडं चांगली मोठी होये पर्यंत त्यांची काळजी घेतली पाहिजे.
हम्म हम्म हम्म.
अ जंगल तोड झा झाल्यामुळे सगळी जंगलातले प्राणी पाकड असतील हत्ती असतील किंवा अगदी बिबट्या सुद्धा तर सगळे शहरात येत आहेत ते पण
हो.
तर आपण आता जंगल जंगलात पण झाडं ठेवली पाहिजेत.
हम्म हम्म हम्म.
कुठे आंबे जांभळ किंवा असं काही खाल्लेली फळांच्या बिया तथ टाकल्या पाहिजेत किंवा त्या तिथे जाऊन प्रत्यक्ष अगदी एखाद्या अ कुठल्या हे असतात एनजीओ किंवा काय त्यांनी तिथे
तस ग्रुपनी मिळून ते केलं एखादा एखादा डोंगर किंवा एखादां एखादं जंगल आणि रुजवल्या त्या बिया चांगल्या त्या चांगल्या होऊ शकतील तुम्ही शंभर लावले तर पंचवीस तरी झाडं चांगली जगतील आपोआपच.
बरोबर.
ओके नाही तर असं सगळं हे केलं पाहिजे.
हम.
काय मत आहे ह्याच्यावर अजून काय करू शकतो आपण वेगळं.
अ माझं सुद्धा हेच मत आहे की अ जे आपले जंगल आहेत. तिकडे म्हणजे फळांचे झाडं लावले पाहिजेत. त्यामुळे हा म्हणजे त्यामुळे जे माकडं किंवा जे पक्षी वगैरे जे आहेत ते पुन्हा. अं जंगलाकडे वळतील आणि ते मनुष्य वस्तीमध्ये. येणार नाही आणि हा आणि तेच कारण आहे त्यामुळे मग कसं की तिकड. प्राणी जंगलामध्ये परत गेल्यामुळे तर मग जो जसं तुम्ही बोललात की बिबट्या. जो मनुष्यवस्थेमध्ये येतो तो ह मनुष्यवस्थ. मध्ये येणार नाही कारण की तिथे. अं जंगलामध्येच त्याला त्याचा खाद्य मिळेल. एखादा प्राणी मिळू शकतो तर मग हा तर मग या सगळ्या गोष्टी एकमेकांशी इंटरलिंक्ड आहेत.
हो.
हे करणे कटींग आहे पण अ पण प पण अशक्य नाहीे तर मग हा. तर मग ह्याच्यासाठी. अ म्हणजे ज्या काही सामाजिक संस्था आहेत त्यांनी महिन्यातून किं किंवा सहा म्या वर अस काही अभ. राबवले पाहिजेत की ज्यामुळे लोकांमध्ये जागृती होईल. आवाज नाही ते तुमचा. हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज नाही ते तुझा. आवाज नाही का बटन दाबलं अस का.